हॅलो. हां बोला की.
जेवलासा?
होय जेवलं की. तुम्ही? पाऊस आहे का चालू? होय. आमच्या इकड पण भरपूर- पुर आहे बघा.
लई पाऊस पडाय लागलाय आता. घरात आवरायच प्र- प्रॉब्लेम झालाय भांडे घासायचं.
होय मी पण गासणार आहे ग आत सा लागलोय बघा बाहेर आणलेत भांडी पावसात नाही आम्ही आतच गासतोय.
सोपा आहे काय तुमचा?
हा सोप्यामध्ये गास
अं घासा घासा आता आम्ही काय आज भांडी घासत नाही आमच्या आम्हाला सोप पण गळतंय आमच्या तिथं
हम्म हम्म
सच्याता
हम्म. होय की. जोरात पाऊस चालू झालाय.
फिरायला बिरायला पावसाळ्यात कुठं जाताय की नाही? नाही तर चला जाऊया आपण.
चला की जाऊया. महाबळेश्वरला जाऊया का?
टूरला जाऊ या की महा महाबळेश्वरपेक्षा- चे भाऊजय गेलिए बघा माथेरानला फिरायला.
होय. एवढ्या लांब?
एवढ्या लांब मुंबईत गेल्यावर जवळच आहे. मुंबईत भाव आहे आमचा जाऊ की आपण.
हम्म जाउया की. आम्ही कधी शाळेत असताना बघ- हेला गेलतो अ -महाबळेश्वरला.
मी पण गेलोतो महाबळेश्वरला. महाबळेश्वरला ब मस्त आहे छान आहे ती पण ठिकाण बघायचं
हम्म सहलीला किती मज्जा येत्या मग तेव्हा महाबळेश वर पन्हाळा गड रायगड विशाळगड तिकडे गेल हा बघितलाय की
रायगड पण छान आहे बघा दरवाजा त दरवाजा किती मोठ ठा हाय बघितलायसा का? किती मोठा आहे दरवाजा मस्त अजून आहे असा दरवाज हाय म्हणे आम्हालाच जाऊन झाले बघ त्याला वीस वर्षे पण अजून आहे तस आहे ते
होय की आम्हाला पण तेवढेच झाले पण सहलीत न गेल्याला तेच ते
कधी सातवीत असता गेले
हा आणि आता कस लग्न झाल्यावर मग ह्या देवाला त्या देवाला जावा असलं कुठलं रायगड फेरा सिंधुदग र्ग फेरा असल कुठलं हम्म
जे क हाय मुंबईला असतेत त्यानी माथेरानला गेल्यात बघा फिरायला असला मोठा पाऊस पडायला असला पावसात फिरायला त्यानी
होय ना मला नाही
पडायलाय तुम्हाला सांगते आणि ते असं धबधबा वरणं असं धरण धरण असते की नाही
हा
त्या धरणावरून पाणी एवढं जोरात पडा लागलंय म्हणता धरणावरून पाणी खाली पडून असे नदीसारखं वाहाय लागलय पाणी आणि एवढी माणसं अशी फुभार राहिली तिस मोठा अस बीच आहे ब्रिज
हा
ब्रिज वर तिकड माथेरानला क नई बघायला पण छान आहे आणि आता पावस तर छान काय असते म्हणे तिकड
होय काय?
डोंगर असतोय म्हणे मी बघितलं नाही आता मी स्टेटस बघितला ओ त्यांचा
हा हा मग कॉल केलता काय त्यांना?
हा मग टेटस बघितलं म्हटलं फोटो ग्यालाय वाटत. फिरायला होय ह्या दिवसातच बघायला तिथे छान असत हिरवीगार झाडं झालेली असते ती डोंगर आहे मोठी कत्ठता
होय असणार की.
डोंगर आहे उंचावर डोंगर आहे ते त्या डोंगरावर गेलं नाही असं पाणी बिनी डोंगरावरन पडते. व्हायला लागलेलं पण पाणी तेवढंच आहे एवढं जोरात पाऊस पडयला लागलाय तिकड.
होय नाही पाऊस चालुय आहे थोडा सगळ इकड आता खरं. आणि पावसाळ्यात फिरायला गेल्यावर छान वाटतय खरं
हिरवळ झाली असते नई छान झ केले ते गेलेत बघा फिरायला आता त्यांचं बघून वाटाय मला आपण पण कुठं तर जाऊ.
जावा मग
आपल्या इकडे दोनच डोंगर जाऊ ह कुठला ह्यो सी क्या भोशाला दंडोबा एक डोंगर आपल्या जवळ हय आणि इकडं आमच्या इकडे एक शेकोबाचा डोंगर ती दोनच डोंगर आहे त तिथं साधा डोंगरा हो साधा डोंगर आहेत पण तिथं पण चांगला असते.
होय आच मारखे तुम्ही ह्याला गेलाय का कधी दोंडोबा?
दंडोबाला नाही इकडे शेकोबाला गेले दंडोबाला दंडोबा मी बघितलाच नाही अजून.
दंडोबाल तर लई छान आहे असं उंचावर टेकड्यावर मंदिर आहे महादेवाच. ह आणि एवढं डोंगर हाय मोठ्याच्या मोठे डोंगर आहेत आणि असं त्याची वाट पण असं वळण वळण हाय हा भार वाट जायलाव आणि भीती पण वाटते तेवढीच. आम्ही मुली मुली गेलतो अ म्हणजे माझ्या बहिणी च्या मैत्रिणी आणि परत आम्ही गेलतो आणि व वरण अस खाली बघितलं ना तिथं एक तळं आहे.
हा वरण बघितल्यावर.
हा तळ आहे तिथं मग त्या तळ्या जवळ का नाय. वाट जायला हाय म जाय यायला वाट हाय तिथं माणसं त्या पण होते म्हण आम्ही पण गेलो खाली एकदम तळ्याजवळ आणि तिथे गेलो फोटो वगैरे काढले त्या तळ्याजवळ आणि परत वर येताना रस्ता कुठ सापडतो. ते आम्हाला. रस्ता सापडे ना आम्हाला आम्ही शॉर्टकट मारयला गेलो आणि दुसऱ्या रस्त्यान वर यायला लागलो. म्हणजे जो रस्त्यान ह. ज्या रस्त्याना खाली आले आहे ना त्या रस्त्याने परत गेलो. नाही मी दुसऱ्याच रस्त्यान वर जायला गेलो. शार्टकट असताते अन रस्ता सापडेना. बहिणीची एक मैत्रीण होती ती लागली रडायला.
अगं बाय अन डोगर असणार आहे सगळीकडन त्यामुळे भीती वाटली असेल तिला.
त्या आणि त्यात आणि साडेपाच वाजलेले हा अंधार पडायच टायमिंग झाल तर लागली रडायला मग मग परत काय तर कायत करून रस्ता हुडकून काढ लहान जेव्हा ती पाय वाट लागेली सापडली की पाय वाट लागेली. तेव्हा ती पाय वाट्यावर बसली
भिले असल तुम्ही चुकीच्या मार्गाने गेलायसा.
हो होय हासून हासून बास झालं. परत हसायलां लागले.
अह येताना दिसले बघायला नाय. आता ह्या आता ह्या पावसाळ्यात पण चांगल्या असतय डोंगर
होय हिरवळी त्या आणि फोटो तेन काढायला पण छान येतात तिथं
ह नाय हिरवळीला फोट ट मस्त उठत्यात आय शीदत डोंगर बघितलाय का तुम्ही शेकोबाचा.
ते भगवानीच ना. हा बघितलंय गेलतो कि देवाला तुम्ही गेलता?
होय तिकडं जाऊन आलो आणि तिथं प्रत्येक वर्ष आम्ही जात होतो आता एक पाच, सहा वर्ष झालं जाईन झालोय दसऱ्यात त्या देवाची यात्रा असत्या बघा. हा दसऱ्यात यात्रा त्या होय होय लय मोठी यात्र रास्त्या हो.
होय.
लय म्हजी ते वरती देव डोंगरावर प्रत्येक माणूस डोंगरावर जाऊन त्या भवानी मातेचं दर्शन घेऊनच येतोय खाली.
होय आणि बरंच काय काय येते त्याच्यामध्ये खेळणी मुलांना खेळायला ते
पण पाणं य त्यात. होय मोठ पाण्यापर्यंत भरपूर मोठी यात्रा भर त्या तिथं आणि डोंगराव मंदिर हाय भवानीचं.
होय आणि त्या देवीला पण ते पीठ
होय पीठ मीठ घालायचं होय धपाट आपण दसरा असं हो देवं उठल्यावर सकाळी आपण दसरा हे करतोय ना उपवास सोडायला नैवेद्य करतोय क नाय ते सगळ नैवेद्य तिथं लाग
होय. अ धपाट धपाट पीठ मीठ गवारी, भेंडी, कढी, तेल
सगळं घेऊन जायाचं आपल्या देवाला जे करतोय ते सकाळी तिकडे तिथं दुसऱ्या दिवशी सकाळी यात्राच भरतीया इकड आपला देव उठला क नाय दु दुसरा दिवशी तिथं लय मोट्ठी यात्रा असते. होय. आमच्या आमच्या घर आमच्या तिथन जवळ हाय ओ लय.
हाय काय?
ती सगळी माणसं असे गाडीवरन जातात ह्याच्या बैलगाडी असात ना आपल्या हॅलो
हा हा
हा बैलगाडीवरनं जात्यात आमच्या हितली माणसं असं आपण मायाकं जिसनीला होय लय छान वाटतंया आपण माएक चिचणीला जातोय बघा. मायाच्या इथनं कशा गाड्या जात्यात की नाय. असं गाडीला सजवून ते गाडीवर असं अ छत वगैरे करून कारण पावसाळा असतोय आता ह्या दिवसं सात पाऊस असल्यामुळं पावसात भिजाय नक हो बैलासनी वैरण पण घेऊन जात्यात माणसं तिथं तमाश ऑर्केस्ट्रा बघून दुसऱ्या दिवशी माण ते येतेत मग
ऑर्केस्ट्रा पण असतय व्हय तिथं.
छोटच हाय खरं यात्रा म्हणजे छान भरत्या म ऑर्केस्ट्र असतोय. तमाशा वगैरे म तिथं कार्यक्रम चांगलं असत्यात तिथं छोटं गाव हाय छो ट गाव हाय यात्रा भरत्या खरं कार्यक्रम वगैरे व्यवस्थित कर
हा हा नाय मी पण गेलते एकदा हे दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी गेलतो यात्रा बरीच मोठी होती
व्हय खरं मज्जा वाटत्या त्या डोंगरावर करवंदाच्या जाळ्या पण भरपूर आहेत्या भरपूर आहेत्या करवंदा जाळीत भरप तिकडचं का गं इकडं विकायला करवंद तासगावला हे तिकडूनचं येत्यात
तिकडून येत्यात आम्ही एकदा त्या ह्याला गेलतो चिपळूण साईड ला म्हणजे आमच्या इथं एक जण आहे त्यांच तिकड कार्यक्रम हु ता मग गेलतो आम्ही सगळीजण आणि ते चिपळूण साईडला त्यांच डोंगर टच घर होतं.
होय.
आणि हा डोंगर टच घर हो तं आणि तिथं ते करवंदाच्या जाळ्या होत्या बघा. कं हा करवंद काढायला गेलतं तिथं सगळं काटं बिटं
करवंदाला करवंद काडताना केल तेलला हाताला लावायचं म्हणे, हा तेल हाताला लावायच आणि मगच करवंदाच्या जाळीत जायचं आणि करवंद तशी म पटापटा पटापटा आपल्या हातात येत्यात हां कधी पण करवंद काढायला लागलां कधी तर गेला बिला कधी चान्स मिळाला करवंदाच झाड दिसलं. जाऊ वाटलं काढू वाटलं तर थोडसं हाताला तस तेल लावून जायचं तेचा चीक असतोय की नाही हा हा ती चिक असतोय तीच आपल्या हाताला लागत नाही करवंद तेवढी पटापटा हातात येत्यात
हा हा नाही आम्हाला ते काटं तेन लागलेलीत करवंदाचे
भरपूर
भरपूर आणि ते असं काय सुट्ट सुट्ट नाही ते असं जाळी
हं जाळी असत्या करवंदाची ती आता बोराची कशी झाडं अस त्याती तशी करवंदाची जाळ्या असत्याती मग ती काड तानं पण हाताला तेल लावून व्यवस्थित असं हाताला तेल लावलं की करवंदाला हात लावायचं नुसतं करवंद टप्पशीरी हातात येतंय हातात येतंय करवंद ते